हा दिदी बोला
कसा गेला पेपर
पेपर मस्त केेला
हो हाड आली ते का कोशन
होा क्वेशचन तरी हार्ड होते पण आता कसं पण लिहिला म्हणजे भरपूर आट होत साम वाचलं त्याच्या काहीच नव्हतं आ पूर्ण वेगळंच आल होत हम्म तुमचं काय सुरू
काही नाही बस वििणपक झाला आता
हो का जेवण बाकी असेल रुंदकाय हव का. अच्छा बाकी मजेत घरी का. आईला कॉल हो केला होता मम्मी तेव्हा ट्रेनिंग मध्ये होती आता परत कराव लागल संध्याकाळी तुमचं कस चालू आहे अभ्यास
मस्त झाली.
हो का आणि टायपिंगचं काय म्हणता.
टायपिंगच सध्या जात नाही मी आता वीस तारखेपासून जाईल.
हो का.
हम्म.
हा हा.
तब्येत बिब्येत बरी आहे का मग.
तब्येत मस्त आहे तुमची कशी?
मस्ती.
हा हा बाकी काही नाही रुंदाचा पेपर कसा केला.
चांगला गेला म्हणते ती कधी म्हणते खराब गेला.
हा जाऊ ना आता काय टेन्शन फायदा आहे पेपर झाला गेला आता पेपरचा
हो.
हम् मस्त मंदिर पण तिथ तिकड आपण नाही का शिकोंडा तिकड असं ऑटो करून गेलं ना तो इतक मस्तन मंदिर आहे अशी मस्त पहासारखी. एक ते कोंडेश्वरचं आहे आणि एक गजमबाबाच कोणत तरी
हो का.
गार्डन टाईप आहे हिुराश्रमचं कसं आहे असं रोड मग इकडं नार झाड इकडं असं तसंच ये
ह.
हो ना आ्ही आता इता थांबू दितो आलोकर पोच पेपारला. लय मस्त फोटो काढ
ह पहायचं मग जाऊ आपण मी एखाद्या वेस जाऊ मग आल
होन.
हम्म.
तुमच्या फ्रेंडस वगैरे आपण जाऊन मस्त कोणी कर म्हणतात त्याला हा. बाकी काय तब्येत काय म्हणते.
मस्त आहे.
हो का.
तुझी.
माझी मस्त आहे चा पेपरच टेन्शन वगैरे
हा हा झाला आता एकच राहीला ना.
हो आता एकच राहला मग काही टेन्शन नाही मग होत सेकंड दर खतम मंग काय जाणार आम्ही अमरावती वगैरे फिरायला.
फिरायला चालले का तुम्ही?
हा म्हणजे आता मग आम्ही जरा सु दरवेेळेस इयर संपलं की आता सेकंड इयर संपलं तर मग जाऊन येतो तसं पण आम्ही कुठ जात नाही ना.
हो तुम्हाला सुट्ट्या नसतात ना मग जास्त.
नाही ना त्याच्याचमुळं
हम्म चालते चाल कुठं कुठं जाणार आ म
अमरावतीच ते बांबू बांबू गार्डन म्हणते आणि यम वरून कोणतं नाव आहे गार्डनचं ते शिवाजी महाराज असा मोठा पुतळा आहे म्हणते. आणि अंबादेवीचं मंदिर फेमस ल त घ मग जातय ते मग राहाचं खायचं काय टेन्शन आहे तसं.
हा एक दोन दिस थांबणार का मग.
हा दोन दिवस म्हणजे एक दिवस जायला लागतो मग दुसऱ्या दिवशी आम्ही फिरू मग सकाळी वाप बसु परततील दुसऱ्या दिवशी.
हा हा.
हम्म.
चालते ना जा मस्त एन्जॉय करा.
हम्म आणि ते सेंटर म्हटल का स्ट्रीक होत आमचं आम्हाला रेनोलची सवय लागेल होती. तर तिथं. हो वेगळं काटलं च दोनदा चेकिंग झाली काही निऊ दिलं नाही चप्पल स्लीपर जरी असल तरी बाहेर काढाया लावली. आणि आम्ही कस? रेनोल्ड ए एका म्हणजे एका डेस्क व पेपर होईर्यंत पेपर चालू असतोर दोघं दोघ बसून डिस्कशन करत होतो. ती तासक धावून काढून दिले दोन दोन म्हणे तुम्हाला पेपर बसाय पेपर द्याला आले का तुम्ही गप्पा माराला आले इथं. तुझ दोघ दोघ पेपर देणार का अस तसं.
बापा बपा.
हा होना. गाव म्हणता म्हणता तिथं डिकस स्टिकनिंगला बीएचएमस डायरेक्ट डॉटरच कॉलेज ना ते
हा त्याच्यामुळं.
हम्म.
आणि एक वेगळवेगळे क्लास होते का एकाच क्लासमध्ये होती सगळी
एकाच क्लास मदे सगळे होते साठ जण आमचे सिनियर पण आणि आम्ही छप्पन हो ना आमी दोन नंबर होती मी आणि रुंदा होती चार नंबर आणि सुमांग उपादे त क ना असं पटत बापरी
हो ना आता इतकी मोठीे स्टुडंट दिसल्यावर मांग जरा हीच वाटती.
हो ना आणि पेपर तेवढा हाड होता असं लिहिताना पेन थांबत जागी कुठं लिव्हायचा आता आणि काय लिऊ पुढं. आता फक्त पासिंग निलं की बस टेन्शन नाही.
हम् चालते.
तुमचं मस्त झालं बो पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे तुमचंता तुमाला असं. टेन्शन असून पहिले ग्रॅज्युएशन मधी नाहीय तेच इथं झालं की नाही असं वाटत की आणि एक दो हलकण्यास वाटते नाही यार ते दिवस परत नाही येत हाय की ना
हो.
हम्म तुमचं बरं तुमच्या फ्रेंड्स वगैरे मस्त चांगलं येत ओ.
हो आमचा विचार चालू जायचा हिर आश्रमने.
हा मस्त आहे तिकडं गेल. मस्त तीन गार्डन येत म्हणजे दोन गार्डन आहेत आणि महादेवच्या मंदिर आहे तथं सध्या जात येत नाही कारण क पाऊस आहे ते महादेवच्या पाण्यातच सध्या तिकड नाही हा. हिवराश ज मस्त दोन एकूण दोन गार्डन आहे तर एक एकूण पण झोके वगैरे वेगळं गार्डन आहे. आणि पण बंगा वगैरे एकीकड आणि अस माशा ते न असते का पाणी उरते ते बंगलाच्या समोर असते लोक. माशा आजूबाजूला त्याच्यातून पाणी उडते रात्रीच लय भारी वाटते पण रात्री जाऊ देत नाही. आणि मोठं बालाजीचं मंदिर बालाजीचं मंदिर एवढं खास पूर्ण काळ्या फरच्या येतं वरून खालून आणि पूर्ण रामायण का बालाजीच पूर्ण इतिहास त्याच्यावर कोरेलय
कोरेलय का?
हा रंगीबिरंगी कोरेलय आणि बाजूला गौशालाय मोठी पण तिथं गेल की नाही असं. पूर्ण गायचच वास येते पण इतंक चांगलं वाटते असं खराब नाही वाटत काई. आणि समोरच मोठा धरण आहे वीसच रुपये तिकीट आहे आज जायचं. हा मग किती वेळ थांबा. बाजूला असच महादेवाचे नांदच्या तोंडातून पाणी पडते तिथ फोटो काढयला ततकं भारी ते आणि पाच पिंड आहेत वेगळ्या वगळ्या प्रकारच्या
पण तिथं जाता येणार नाही ना आत्या आता
जाता येतय ते नाही ते नाही खालचं महादेवाचं नाही याच भागाच्या त्या गार्डन मधी ना? तिथंच असं महादेव गोल्डन कलर चा उभा महादेवय आणि तिथं असं पाच पिंड आहे हा आणि तो लांडेश्वरचा महादेव त वेगळाय तो
असं
हम्म
बरे वा जाऊन पहाला लागेल मग आता
हो हा चालते ना
तिकीट वगैरे किती लागलं हो तुम्हाले?
अ जायला इथून तिकिट तेव्हा लागलं होतं किती? कमीच लागलं शंभर आतच लागलो होत नव्वद का काय तरी लागल होतं
हो का?
हा आता लागण शंभर पर्यंतच लागन कारण कि पाच का सात रुपया तिकीट वाढलं ना?
हम जाऊ दे तेवढ्याल काय ते
हो
जावं लागलं आता पाणी सांगेलंय न
नाही जाऊ यायचं मग तिथं मस्त वाटे फोटो वगैरे ति तिथं लोकं प्री वेडिंग शूट करतात.
हो ना पाहिलं मी इंस्टावर टाकलं होत मस्त होत ते
आणि बस मध्ये काय सातच्या बसने गेलं की दहा वाजता तिथे पोहोचते गेलं कि नाष्टा करा तिथं कॅन्टीन मस्त फेमस कचोरीय गेल्याबरोबर बा उजव्या साईड इतकी छान लागते आणि नाश्ता किन मग बस त्याच्या बाजूची कमानी तिथून आत धाकायचं काय पंधरा मिनिटच्या अंतरा रावर शिवालय तू तिथे फिरायला मलांडेश्वराता जाता नाय येत तर मग अलीकडे याचं तिथं मग खूप वेळ थांबायचं मग तुम्ही कारण की दहा चारची बस तुम्हाला वापस येईल डायरेक्ट आणि मग तिथून असं गेलं की डाव्या बाजूला स्मारकाच चित्र दियेलय ज्हा तिच थोडस पायीपायी आत मधी तिेथं थोडं वीस मिनिट लागत जाईल आणि एवढं एवढं भारी म्हणजे असं रोड जातात खाली आणि तिथं असं बांधले पहाडात पहाड कशी असतात आजूबाजूला तशेय आणि तिथे एक असं गेलं विहीर विहीर च्या बाजूला असे महादेव वरून असं पाणी पडत त्याच्यावर इतकं भारी करेलय तिथं आणि एक असं मंदिर बांधल छोटसं म्हणजे जात जातानी असं मस्त वेगवेगळे दृश्य आहेत पाहण्या सारखे आणि गेल्यावर मग मोठ मोठं धरण आहे आनंदसागर कसंय आपलं
हम्म हम्म
असय आणं मधात असं बेटय असं तिथं तो दगड होता त्याच्यावर विवेकानंद ते बांधले आत गेल्यावर प मस्ं झोके आणि मोठं गार्डनय तिथं आपल्याला पन्नास रुपयाे तिकीट समजा बोटनं जायला
हम्म
तिथे अगेला अर्ध त थांबवतेतात अर्धा तास थांबववर आपल्या बोर्ड गेले वापस
हो का
हम्म काही टेन्शन नाही
पहा लागेल मग जाऊन
हम काही तिकीटचं काही टेन्शन नाही खायचं पाहिजे एवढं का महाग नाही
हो ना
फोटो छान ननिघतात
जवळपास आहे म्हणलं जावावो मस्त
हो काय लागत दोन अडीच तास लागतात तुम्हाला जाय तिथ अडीच तास आणि सकाळची बस येण्याजाण्याचं टेन्शन नाही पण डायरेक्ट बस कुठं उतरायच काम नाही काय नाही.
हा डयरेक्ट थेटय ना?
द उराश्रम सिल्लोडवा मे चिखली होऊन जाते आणितानी ती बस लाला तुम्हाला चार वाजता
हो का
फक्त साडेतीन पावणे चार वाजता हा जर पाहिजे ती गाडी तिथून निघती तीन वाजून दहा मिनिटांना तीन वाजून पाच दहा मिनिटां निघती चिखलीवरून आणि इकडे लागतु कोणता समजा
बसं
हम्म
चांगते हो
हम्म
आता एकच राहिला असेल ना पेपर
पेपर हो एकच राहिला आता आता काही टेन्शन नाही
हा द पेपर तर नाही
हम्म हम् म्हणजे टेन्शन आहे पण वा पूर्ण तर जेवढ्या ते जरा जरा लिहास लागणार काही ना काही करून कारण की जे आपण वाचतो ते तर जे आपण सोडतो तेच त्या पेपर मध्ये
हा
हम्म आ ते एवढ श कारण क एकच नाहीे दोन तीन विषय येत मग जरा ज प्रत्येकातलं केलं की जरा ज येई नसत ना
हो हम्म आता पेपर बस चांगला गेलासरला मग
ह आा पेपर असं म्हणजे बर गेला पासिंग निघली पाहिजे पूर्ण पेजेस लिहूनता आलू
हो
ए एमसीप्यू खराब होते जास्त
हो एमसीक्यूले कॉन्फ्युजन मध्ये असतील ते
हम् आता हे तर काहीच नाही जव्हा गव्हर्मेंट गव्हर्में जॉब देऊन म्हणजे एंट्रन्स देऊन आपण सगळे म्हणजे कोणता पण एमसी कात वाटत आहे मी तुम्ही देल डीएम आर ची
हो दि दिलेली
ते एमिके द अस ना
हो एमसी कू टाईपच असतील पूर्ण
ह आम्हाला पण डीएम ए आर आहे ना नर्सिंग झाल्यावर
चालते ना द्यायची मस फॉर्म वगैरे चालू ठेवायचे
हो आता काय आपल्या घरचे शिकवा शिकवायला तरत शिकायचं
हो
काय काय बोलल त्याची का झर
हो आता ते लवकर राहतात मग त्या लोकरर पण आहे जास्तच नसते मग
हम् आता काय झाले दोन वर्ष इतके बाद गेले घरचे तर म्हणतात काहीच ना टाइम लागला दोन वर्ष झायले अजून दोन वर्ष झालं काय टाम लागत हम कुठे एढ त आण घेत बसायचा घरी बसून काय गेलं असत हम्म
बस वावरात जाय नाही करा घरचीच कामं पुडतात जास्त
हम्म
बरं करा मग जेवण वगैरे
अश नाही हो
हा ठेवऊ का मग
हो हो
हा
ठीक आहे का